आवाज येत आवाज येतोय का?
येतोय ब आवाज
झाली का नाही सुट्टी म
आम्ही आपक पेढं घेतलं ती पेढं खायालाइस
आह हे काय मग केवढ्याला पेढ?
पेढ
पेढ काय दहा रुपयाला एक हाय
हम्म पेढे वाला आलता का?
पेढ पेढे वाला आलत ना
नाही नाही पेढे वाला आलता दुपारन पेढे वाला आलता
किती घेतलं म?
एक किलो घेतलं
एक किलो
म
मग घरी न्यायचं असतील पोरां
हा.
हा मध्ये खाऊ न येतो आता घरी नेतो नी म
हा घरी घेऊन जावा म
ये ना खायला?
माझ लई लांबय ना नाही त आले असते जवळ असते तर
त्याला काय होत
ह तर मी गोटीला गेलते म आता आले घरी एवढ्यात
काय नाय पेढ याच्यात काय नाही डुप्लिकेट बनवाय लागले आता
कायचं पीठ?
गव्हाच पिठ मिक्स करत्यात वाटतयं
हा मग ते थोडी एवढं प्युअर वाटणारेय
खव्याचा नाही रे पूर्ण
हम्म.
ते फसवल पेढेवाल्याने
ती गोटीला भेटतच ना एकदम ओरीजनल
कायच त्याच्यात तर माैद्याचा राहता हे गावठी बरं
हम्म.
गावचे पेढे वाले चा पेढा स्पेशल आहे माहितेय का?
हा बहादूरचा माहितेय ना
खाल्लायस कधी?
नाही खायला अजून ऐकून आहे ना
म
ऐकून आहे फक्त.
खाऊन पाय खाऊन
खाऊन मग या घेऊन
हम्म.
घेऊन या मग.
आम्हीया घेतल ती खायला
हम्म जवळ असे तर
हम् उद्या का पाणी असलं तर येई मग पेढं खायला.
हा, हा.
पाणी चालू असल काही, काम सुटत नाही ना.
हा.
म मी पेढं खायला म्हणल, आमच्या पाठीवर पेढ येते मी. पत भेटतय दही भेटतय, लस्सी भेटतय.
हम्म.
ताक भेटत, श्रीखंड भेटतय, आमच्याकडे.
हा, हा, येल ना उद्या.
हम्म
आले होते गोटी पर्यंत, मंग आले असते ना?
मंग यायचं ना?
मगं आले घरी निघून हे पाणी चालवा होता पका. आले घरी निघून एवढ्यात आले.
लय पाणी चाललय, एवढा पाण्या पावसात काय-
हा पण मग, त्या पुस्तकांसाठी जाय लागलं ना, नाही तर नव्हते जाणार.
बरं झालं.
परत म्हणलं टाईम नाही भेटणार, आम्ही घ्यायला लागल मग टाइमही नाही भेटणार. मग येवा जाऊन म्हणल.
बरंय मग.
हा आता म्हणला- जेव्हा वा गोटीवरन आले व. ब मग म्हंटला नाही ना, आता जेवायचे आता भूक लागले ना.
गोटीला काही खालं ना का मग पावडं बिवडं?
घोटीला होत-
गोटीला काय फेवरेट आहे, पाववडा का मिसळ?
पावड गण जेवण म्हणलं ते भेटल
नाही पण, फेवरेट काय आहे बाव गोटीच काय? गोटीचा- फेवरेट खाणं काय? माणूस गोठला गेलो हावसाना काही खातय? हम्म गोटला गेला ना माणूस- फेवरेट खाना काय आहे तिथं, अस प्रसिद्ध गो- आता राजरर कसा पि राजुरचा कसा पेढा स्पेशल आहे, तसा गोटीचा काय? स्पेशल?
बुट